हॅलो. हा यायला लागला बोला की.
हा मॅडम तुम्ही त्या ऍपला जॉईन हायत का?
हा हो जॉईन की तुम्ही कधी? तूम्ही जॉईन केले काय म तुम्हाला तुम्हाला याची माहिती तेन हाय का काय?
म्हनुन त आपन अ जॉईन केलत त माहिती पाहिजे ना माहिती पाहिजे ना त्याची.
हम्म हम्म. मग आता तुमचा पहिलाच कॉल असलं हा?
हा पहिलाच कॉल ए.
हम्म हम्म. मला पण अशी काय सगळी माहिती नाही. मला ज्यांची माहिती होती मी त्यांच नाय ना इकडं. हॅलो.
हिकडं नाहिए इकडं पण, हा इकडं पण नाहीये म्हणलं. हा. कार्यामध्ये काय काय प्रोजेक्ट काय झायले झालेती. तुम्ही कार्यामध्ये काय काय कामाय? प्रोजेक्ट वगैरे टास्क हे काय माहिती नाहिये मला माहिती त्यातली. आवाज येत नाय, आवाज येत नाय.
तुम्हाला कॉलच आता य काय?
यायले यायले रेंज मध्ये नाय का रेंज मध्ये नाय का हॅलो. असं ए का? हॅलो!
हम्म हम जेवण त्यांनला का नाय?